हॅलो.
हा आज
आ का?
हलो ना. नाही जरासा झोक होतो पण उठको पण
टला का?
हो. झोपलीच ना.
नाही का मी झोपुरावून उठून तु
हम्म.
हम्म पावडरच दुरस् कचाव लागले. दुधच म्हणलं पावडरच दुध अस लकला नाही का? जायच.
कश कायते.
अजून जाईस ना सणारख
हम आणिय खाल्ली त्याच्यावरष ती वेगळीच लागली म्हज
काय अांड्या मोठा अबा
हो कळतच नाही ना काय करा.
हा.
कळत नाही तुम्हाला?
नाही ना. तु कुठे कुठे घेऊन जाव सोबत त्यासाठी ये नाही रे.
नाही.
कार्य फक्त मी करतो पण बाकी सगळ व्यपरतसाठी
ते पैसे सगळे माग हातात घ्याय लागतात आणि मग तुम्हाला काम करा लागं.
ह. बस तेवढं आहे पण पैसे मा हातात नसले आपण मध्ये तरी सगळ ववहारथच करो ठऊन
नाही ना तुम्ही खर्च करताना पैसेले
माझ्या खांड्याचा वापर करून गोळ्यातच मारतो.
अम ह पैसे तुम्हीच खर्च करता आणले ला घा ना.
न लाखांना कमाईच नाही लाखांना खर्च कठून करतो.
तसख का?
तस तस बाबा.
हो ना.
ह.
तसंच करता लाखानना खर्च
त भाऊ करते ब लाईना खर्च त्याला काय फॅमिली नाही कोणतं काही नाही काही नाही एकटा जीवसदश्य कोण तरीथपेक्ष कस्?
हो ना. सातशे रुपये रोज नाही हजार रुपये रोज आहे.
हजार रुपये रोज महिनचे तीस हजार.
हब प- इथे पाच ते सात हजार ममध्ये आ्हाला पूर्ण घर चालावं लागते. ते तीस हजार रपय असल. हा दोन ते च पाच ते तीन चार हजार खर्. हम.
हो. ना
हधर हध अधड अध आधर पैसे खर्च करते मला.
या चार पाच दिवसामध्ये तु किती पैसे केले कर बर विचार. दहा हजार रुपये खर्च केले तुला
मी आहे. ना केली दहा हजार रुपये खर्च.
ह
माझ एकोणीसशे रुपयाची साडी, येईनठ अठराशे रुपयाचा ड्रेस ये साडेआठशे रुपया तु माहितीे साडी
उचकच झाले.
अं. झालं पाच हजार.
किती दिवसात.
ते कपडे घेतले म्हणून तुम्ही, म कपडे घेतले मग त्या पैसा दाखव. वतायची वस्तू ही आहे तुम्ही माज दोन आजार पाहिजे काय केलं ते दाखवहिे एखा तरो वस्त दाखवू शकत का. फक्त एवढंला सातीनं. बस बाकीच काहीच नाही.
अग महिना व्हायला. मला मोबाईलला रच्ज नाही मारू शको
कारण की महामोबाईल मध्ये दोन हजार नाही तीन हजार अ पाातशे रुपये होते.
एकटी मध्ये चेक बी कत पैसे.
केलेेव ते आम्हाला ् ध्यान राहताय ना बरोबर ते.
बरोबर आता बी चेक करतो. म्हणा जेवरच पैसे. आ तपणचे तपास म्हणलो. त्यात दोन हजाराच्या वर पैसे येत. हो गॅस टाकी असेल ना गॅस टाकी आहे त्याची.
तुम्ही नाही लाडक्या पैसे चाले.
ही कशी लाडकी बहीण केली. काय पता नाही का कोणतरी गली.
हा.
नास्त केली तर काय घेत होती.
म्याज टाकले पैसे देत लाडकी बायको म्हणून.
हम्
हम.
हो तसं. बर पैसे खर्च करतात.
घरातच खर्च करतो. घर चालवाय लागलं मोठा गाड चाल मोठा तला मोठा गडातोठाय लागते
मग ना झा केळाला नाही आपरला पण काय कर म आमला माहिती आहे.
काय कायच बतु माहीत?
हा.
नाही मोठा गड्या लोटाय लागते.
हो.
घर सर्वचं म्हणजे वगैरे
लोकात
हम.
इकड उरवर कर्ज घेत घेत घेतलं ते का पूर्णथ . ते लोकांच्या आता ज सगळं गमत उरत काहीच नाही. हं.
पैसे नसल्यावर उधार काही काम चालवाय लागते. आणि पैसे जवळ ठेवा पैसे जवळ ठेवायलाी कधी कधी उधारी मागाय लागते.
हा आमच्या रात तिथ तर तसे
वेळेवर काम पडणार मच मागा रा नाही यालाचे पैसे का तू मागा जाणार आहेस. कोणाच्या पुढेच का
हा.
किती मिनिटे झाले? काय ना मोबाईल मध्ये.
हॅलो म मात लॉक हे झालं स्क्रीन लॉक झाली ना.
स्क्रीन लॉक झाली? हा बघू आता घंटा घराचा
हा.
एक घंटा घरासारखा वाटायल तास.
हो ह. सहा मिनटातच नाहीे बोर झाला.
हो हो ह.
हा.
ह तस बठ म्हण .
ह. आस वाटान तुम्हाे दीड घंटा परल्यासारख .
त जिड ऐकलं कार ऐकलं वा .
आ.
ते्हा दीडा ऐक का म्हणला.
हा.
अर्थ जास्तच ऐकत तुम्ही.
हा.
घंटा म्हणला तस त त जद तस .
ला तुम्हाला एक तास वा मिनट कमालची गोष्ट. ह ना.
हो.
हा.
बोलकी.
हम. स्वतःच्या बायकोले बोलणं म्हणजे बेस, काय का?
टाईम दहा ते
हं?
बायकोला टाईम द्यावा लागतो, प्रेम करतो ना बायकला.
हम. हो बर.
ह
का का लत
नाय, काय?
प्रेम बायकोवर करतो माणूस ना
हो मंग. करावंच लागल.
मेसेज एकाले, प्रेम दुसराले, असं कस?
ह्म, आता मेसेजचं काय आलं म्हणायचं?
हम्. समजने वालो को इशारा काफी
हम, काईस कळण मान डोक्यात कधी ये.
हा. हम युही हवा मे बात नही करते.
मराठीत बोलायचं गं. ऍप पैसे कट होतील, मोबाईल मध्ये, रेकॉर्ड कॉलमध्ये मराठीच बोलायचं फक्त.
मराठी बोलावं लागत का?
ह्म तु महिली.
हा, ते असंच आम्ही हवेत गोष्ट नाही करत. काहीतरी आमच्या नजरेसमोर आल असेल. म्हणून तर आम्ही असं बोलतो होतो मंग.
हम, बाप रे बाप. गायत्री बनत, का बनत?
आम्ही हक् साधारण मा
ह्म, साधारण?
हा. जे साधारण जिंदगी जगण्याचा प्रयत्न करते.
ह्म.
छोटे-छोटे स्वप्न घेऊन, छोटे-छोटे
हा.
फक्त स्वप्न पूर्ण करण्याचे अशा बाळगा.
आशा?
हम्.
हम झा ठ क दा मोठ
हम
दहा मिनिट झाले का
काम पण
हा चालू होय म
हा
रे या
त्याच्याक्ता सांगितली होती नाही ना फालतूची स्वतःच्या मोबाईल म स्वतःचा मोबाईल लावाय घरी दम
जरबर
नाही नाही
् बर
मग
हो का नाही स
कटकरालाख का कर ना